हॅलो हा बस काय चालल भाऊ. कुठे आहे?
काय नाही शेतामध्ये आलो होतो.
बर बर बर ते कॅम्पेनच काय म्हण काय तालुक्या आपला ति जरे
तालुके आपले काय. आपले इकडे पूर्ण सहा तालुके केले ना आपण.
हो हा कि रे सहा केले पण साहतले म्हणजे कोणते कोणते समजा नाव.
सहातले काय मालेगाव, रिसोड, मंगरूळ, कारंजा वाशीम, मनुरा
हो त्या सगळ्यामध्ये अ आपल्या मेकरच सगळ्या रन झाला बर. मेकर
हो मेकर छान झाल मेकर तर एक्स्ट्रा झाल ना तिथ. बुलढाण्याले माणुस नसल्यामुळे आपल्याला जायच काम पडल.
त्या त्याची नाही रनिंग सगळ्या साली रनिंग जाण येन हा ते कारण की दोनशे सात झाली वाटते. आपण जाताना जाताना गेलो रिसोडून त्या मोठे गाव कोणत्या मार्गे‌.
हो
येताना लोणारहुन आलो रस्ता खराब असल्यामुळे इकडुन.
हो
हा दोनशे सात झाल ते
दिल असेल ना सरले लिहून मग तु.
नाही आता सर सरताला आलता फोन सर तुमच जवढ आपल झाल ना म्हणे. त्याच बिल बनवून द्या म्हणे.
हा हा मग बिल कसं बनवताल आता तुम्ही.
हाय ना आपल्या टूल्स अड ट्रॅव्हस बिल आहे ना.
अच्छा.
हा ते बिल आहे त्या बिलवर सगळं इन्क्लुड करायची आपण कोणत कोण्यात्या तालुका तारीख टाकायची. आणि मग त्याच्या समोर किलोमीटर रेडी टाकायचं. प्रति किलोमीटर किती रुपये बारा तेरा रुपयेची असेल आपला भाव आणि ते प्लस करून दिले कोण टोटल ग्रँड टोटल करून सई मारून बेल देऊन टाकायं ऑफिस मध्ये.
हो ते पेमेंट काय एक तारखेशिवाय तर होणार नाही.
नाही मी नाही सरांना बोललो सर म्हणले अजून पंधरा दिवस लागतील म्हणे आजपासून.
मग पंधरा बरोबर आहे ना आजची सोळा सतरा तारीख आहे. अठरा पंधरा दिवस म्हणजे ह एक तारखेला होतीच कारण एक तारखेलाच करतात ते.
हो म्हणजे दरवर्षा तुम्ही, आता याच्या पहिले तुम्ही जेव्हा जेव्हा गेलं एक तारखेलाच झाला का ते.
हो ना ते, त्याच्या महिन्याचे द्यायचे सगळ्यांचे पेमेंट जेव्हा करतात का नाही तेव्हा सर्वांच होत गेले. ते असं नाही की मग यायचं कॅम्पनिंग हे आपल्या इथं लवकर देऊन टाकतात का काही असं.
हा म्हणजे जे त्यांच सगळ्यांं ज्या वेळेस पेमेंट रिलीव्ह होते त्याप्रमाणे आपल्याला भेटून जात.
त तेव्हा आपल्याला भेटून जाते. काय नाही शेतात आलो होतो शेतात आलो होतो पाणी नाही काय नाही निघलं चांगलं.
काल आम्ही इथं या रिटातुन निघलो आम्ही थोड वाशीम जवळ आलो थोड थोड दोन तीन दोन तीन थेंब काचार पडू लागले गाडीत त्या. आम्हला इथे रात्री येते रात्री येते म्हणलं पाणी चांगलं कायचं पाणी काहीच नाही. सकाळी आभाळ आलत म्हटलं सकाळी येईल काहीच नाही सकाळी पण.
हम्.
आव, कुठं पवारसाहेब कुठे गेले?
पवार साहेब आहेत आलता फोन त्याच तेन काय घरकुल भेट लेले आहेत घरकुलाचे त्यालम, बांधकाम काम करायचे पैसे काढायचे. ते मग तुमचं मला बांधून वगैरे पाहिजेत. तिला काय हरकत नाहीत, नाही घरीच आहे तिथं.
हो का? ते बांधकाम कामगारांचे काय स्कीम आहे ओ म आपण नोंदी कुठं कराले लागते पहिले.
ती नोंदणी पहिले तुम्हाला ते ग्राम शोभाकून आपल्याला हे घ्यायला लागतय नऊ दिवसाचं कामगार काम केल्याचं सर्टिफिकेट घ्यायला लागतय. हो काम केल्याचं प्रमाणपत्र, तर ते देत नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला मग एखादा बाहेरून जो कोण काय म्हणतात तले. होय हे असतात ना, नाही नाही नाही नाही नाही. आपल्या ठेकेदार असतात बांधकाम कामगाराचे, ठेके घेणारे लोक मोठमोठे बिल्डिंग म्हणतात.
हा हा हा.
हम्म, त्याज्या तिकडे कामाले जावं लागते.
हम् हम्म हम.
नव्वद दिवस.
अच्छा.
ते मग त्याच्यात कोणते सर्टिफिकेट देतात आपल्या कामाला गेलं.
बरोबर आहे. आणि मग त्याचा प्रोसेस काय करायच मी सर हे आपलं दोघांचं काढून घ्यायचं का?
नाही घरच्याच एक जणा झालं तरी चालते घरच्याच एकाचं काढलं तर मग त्याच्यात सर्वांचे नाव ऍड होतात. पत्नीच, मुलाचं, आईच, बाबाच.
माझं तर काढलं सगळे ॲड होतात त्यामध्ये नई.
हो सगळ्या लाभ भे .
म्हणजे कामगार म्हणून काढायचं का?
हो कामगार म्हणून ॲड होतात पण त्याला मग सर्वला एकाच काढलं तरी सर्वाला लाभ भेटते ना कारण तुम्ही घर चालवणारे मेन हा समजा तुमच्या माग फॅमिली तर जे बिन काही सुविधा असतील हॉस्पिटल वगैरे ते तुमच्या
कार्ड वगैरे वेगळं काही पाहिजे असं काही नाही ना
अ नाही तसं काही नाही राशन कार्ड वगैरे
आणि ते पुढची स्कीम काय मग ते तीस हजार भेटतात आणि इकडे भेटतात ते काय?
नाही नाही ते मग नंतर तुमचं ते लग्न वगैरे असलं ना तुमच्या समजा मुलीचं मुलाचं मुलीचं लग्न असलं तर तुम्हाला मग त्या मुलीच्या लग्नासाठी पन्नास हजार रुपये मदत केली जाते. करतात मुलगा असेल तर तीस हजार रुपये तुमची जर काम नोंदणी असेल तर तुम्ही कामगार असाल ओरिजिनल तर
हम्म नाही तुम्ही तुम्ही टाकला ना अप्लाय केला तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी
हो हो माझं केलेलं आहे मी माझं झालेलं आहे
हा ते म्हणजे कशासाठी केल मग तुम्ही त्या विवाहासाठी केला का
विवाह हा विवाह विवाह झाला ना विवा लग्न झाल्या त्यांना भेटते तर ते माझं अजून हे आहे पेंडिंग मध्ये आहे कारण मला ते आधार कार्ड त्यांच चेंज करायचं राहिल ना वाईफच
हम्म हम्म हम्म हम्म
त्याचा आधार कार्ड आता अपडेट करायला टाकलेला आहे ते भेटेल तीन चार दिवसानंतर
आधार ना
हो त्याच्यानंतर मग होईल ते प्रोसिजर
अच्छा आधार म्हणजे आधारवर नाव वगैरे समजा सगळं सगळं बरोबर पाहिजे
हो आता ते माझ्यासोबत लग्न केलं तर ते आधार कार्ड पहिलं जे वडिलांच्या नावांवर होतं ते आता माझ्या नावांवर होईल ना ते
हो हो बरोबर आहे चालते ना हम्म हम्म
छान स्कीम आहे ती लहान मुलांसाठी
उत्पन्नाचा क्रायटेरिया काय त्याला
उत्पन्नाचा काय क्राय टेरिया तसा काही सांगितलंय त्या मला वाटते पन्नास हजार साठ हजार लाख रुपया लोक चालत असेल बोलते
हो का तेेवढच आहेच पण आपलं म्हणा जास्त एकदम लय जास्त तर मग नाही चालत
हो हो नाही ते पाहून घ्यायचं एकदा ते सांगतो मी तुम्हाला नंतर
आणि ते जे बांधकाम कामगार आहे बांधकाम कामगार त्याच्या ते पेट्या वगैरे ते ते वेगळी स्कीम आहे का ओ
नाही याच्या मार्फतच असतात ते तुम्हाला तुम्ही बांधकाम काम आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला घरासाठी भांडे भेटतात त्यांना एक पेटी भेटते त्यात हेल्मेट वगैरे बॅटरी ह ना सर्व साहित्य तुम्हाला ह ते काम करता वेळेस उपयोगी पडते हे सगळं साहित्य ते भरपूर होतात मग त्याच्यामध्ये काय झालं लोक फ्रॉड करालेत ना जे नाहीत ते बिन फॉर्म भरालेत ते आहे ते स्कीमचा फायदा घ्याल्यात ते आपल्याला तसं नाही पाहिजे आपल्याला ओरिजनल पाहिजे ना
बरोबर आहे
नाही का
तेे पेट्या तहसील ऑफिस मधून भेटतात का कुठून भेटतात
पेट्या तहसील आपुसलं हो तहशीलाच येतात आपली जी तहसील आहे त्या तहसीलाच येतात पेट्या
हा वाटप वाटप करताना गर्दी दिसून येत ऑफिस च्या बाहेर बुट्टी मी काल पेट्या
स्कीम चालू झाली ना आता अठरा वर्षावरील त्या सर्वांना काय ते हो दोन रुपये का पाच भेटणार आहे ते एक महामंडळाची
दोन दोनडु काय
दोन रुपये तिकीट काय तरी असं होणार आहे वाटते कारण माझ्या आईचं मी त्या दिवशी गेलो होतो त्यान काढलं ते त्यान तारीख दिली होती महामंडळ मध्ये नाही का हम्म
स्मार्ट कार्ड काढलं का?
स्मार्ट कार्ड आहे अजून कार्ड वगैरे काही दिलं नाही त्या ना त्यांच काही थोडीशी माहिती नाही मला पुरेशी
हम् हम हम्
तर ते काहीतरी आहे म फ्री म्हणतात आणि त्याच्यानंतर मी ते पाहिलं तर आठ अठरा वर्षानंतर तर कोणी काढू शकते म ते कोणत काढ आहे ते
आपण पात्र आहे मग
हो ना रोज लाईन राहते तिथं त्या खाली
नाही नाही तिथं काय म्हणलं होत एक ऑगस्ट एक ऑगस्ट पर्यंत मदत दिली त्यांनी की जेवढ्या काय महि ला वृद्ध वगैरे हे समजा जे लाभ देणारे लोक आहेत अपंग वगैरे यांना ते स्मार्ट कार्ड काढून घ्यायचंय म्हणजे यांना घडी घडी आधार कार्ड दाखवायच काम नाही आणि हा स्मार्ट कार्ड का दाखवलं डायरेक्ट ना डायरेक्ट अर्ध तिकीट होऊन जाते कोणीही असो अपंग अर्ध आहे. नाही अपंगाचे वन फोर्थच आहे म्हणा अपंगाचे वन फोर्थ आहे. आणि महिला आणि वृद्ध महिला जी असते तिचं आर्ध तिकीट आहे.
अन् मग हे अठरा अठरा वर्ष वरील काय सांगितलं मग त्यान
ते अठरा अठरा वर्षाच काही ते का एवढा रुल नाही माहित मला अठरा वर्षाच्या वर काय म्हणली तर हे मी तुमच्याकडूनच ऐकू राहिलो आत्ता
नाही त्या दिवशी मी तिथं लावेल होत ना माहिती बोर्ड त्याच्यावर लिहिलं होत अठरा वर्ष त्याच्यावरील कोणीही हे कार्ड म्हणजे काहीतरी अप्लाय करू शकते काढू शकते काहीतरी कार्ड
काय सांगा मग अठरा हो अठरा वर्षाच्या वरच्या व्यक्ती निघत असेल त मग वर्षा खालचे अर्ध्ये तिकीट ना तशी
हा हा हा
अर्धी लागते ना अठराच्या खाली
हो हो नाही तेच पाचवी सहावी असल्यावर असते वाटते का काय ते तसे ते अठराच्या खालील जे विद्यार्थी असतात त्याचे पासच असते फ्रीमध्येच असते ते विद्यार्थी असतात तर समजा काही दहा व दहावी पर्यंत फ्री च आहे वाटत
दहावी हो हो बरोबर आहे ते तसच काहीतरी आहे ते ना चांगलं पण ते स्मार्ट कार्ड ची एक ऑगस्ट तारीख दिलीये एक ऑगस्ट पर्यंत काढून घ्या मग ते एक ऑगस्ट नंतर ते बंद होणार आहे.
अच्छा नाही आता तिथं नोंदणी केल्यानंतर आता कुठेही कोणत्याही शेतूवर आपल्याला ते कार्ड काढता येते. पहिले कसं वाशिपला जायला लागत होतं तालुक्याच ठिकाणी मग आता हे आपल्या गावातील जे सेतू केंद्र आहे त्याच्याजवळ येते का काढते मी तर बोलती महाआयडी बि दिली नाही ना आधार कार्ड महाआयडी ते महाआयडी मन वाटते ती महा महा आय डी कार्डाच आधार असत कार्डच काही काम नाही म्हणजे ते आधारच्या पेक्षाही सर्व काही त्याच्यावर माहिती देणार होते.
हो नाही तुमच्या सीएस सी केंद्रावर निघते का ते नाही निघणार नाही
नाही ते आहे वाटे ते तर सांगाल मला शे तुझे कम्प्युटर सेंटर आहे नाही कारण माझ मित्र आहेत.
हम्म आणि आपले जे आयुषमान भारतचं कार्ड आहे आयुषमान भारत पाच लाखापर्यंत तर आयुष्यमान कार्डचं बी स्मार्ट कार्ड तयार होते म्हणजे आमच्या इकड एका ऑपरेटरने काढून दिली होती.
अच्छा
आणि त्यांना पन्नास पन्नास रुपये दया म्हणे तुमच्या घरी मग पोस्टाने स्मार्ट कार्ड येते म्हणे आपल्या एटीएम सारखं
अच्छा
असं म्हणे म्हणजे याचा अर्थ ते प्रायव्हेट सीएसी आयडी काडून काढल होते ते स्वतःच्या ते कार्ड डाउनलोड करून दिलं हा. कार्ड डाऊनलोड करून दिला आणि मग पन्नास रुपये तुम्ही देऊन द्या म्हणे पन्नास रुपये दिल्यानंतर मग तुम्हाला पोस्टाने घरी येते म्हणे. अजून काय आला नाही ते घरी पण येते म्हणजे
नाही ते लवकर भेटत नाही ते ते जे आपल्या गावातल्या आशा वर्कर असतात का नाही. त्याच्याकडे ते आणून देतात पण ते कुठे भा. पूर्ण भारतामध्येच कारणं चालू असतील तर त्याच्यामुळे ते लवकर काही येत नाही आपल्या भेटत.
ह गावच अशा ना काय? गावातलं ते गावातल्या असशाचं हो त्यांच्या मार्फत लवकर होती झालं बरोबर आहे.
तुम्ही काढले का?
आयुषमान भारत आच्या इथे काढलेलं आहे मी कार् माझं. वैयक्तिक पण अशामार्फत नाही काढलं मी स्वतः मला सेल्फ डाउनलोड केलं मी सेल पाच लाखापर्यंत उपचार झाला नाही का? ते स्वतः केलं म्हणजे स्वतः म्हणजे काय झालं त्यांनी सगळ्यात पहिले माझा आभा कार्ड निघलं होतं.
हम्.
म्हणजे आपले हेल्थ आभ हेल्थ कार्ड त्यानंतर मग मला ते हा पाच नंबर पाच लाखापर्यंत तुम्हाला काढायचं होतं तर मी दोन तीनदा प्रयत्न के ते काय निघलं नाही.
अच्छा.
प्रयत्न केलेलं नाही मग त्यांना काय केलं माझ्या हे होता सी एसी केंद्रावाला ऑपरेटर होत आहेत. स सेंटरवाला त्यांना काय? केलं हे मला मोबाईल नंबर मागितला मोबाईल नंबर दिला. त्याने मोबाईल नंबर चेक केला तर मोबाईल नंबर का ऑनलाईन झाला नव्हता.
हो.
मोबाल नंबर ऑलान झाला न्हता आणि नंतर मग त्यांना काय म्ह तुमचचे राशन कार्ड आहे ना आपल्यारचं. ते राशन कार्डचा ऑनलाईन नंबर त्या म्ह राशन कार्चा ऑलाईन नंबरणून रान कार्डच कधी कामच नाही पडलं आपल्याला मग राशन कार्डचा ऑनलाईन नंबर कुठून द्याव तर मग मी काय केला आमच्या याला फोन केला. ह् ते स्वस्त धान्य वाटपाला असते ना. अ गावातला दुका रास्ता भाऊ दुकानदार त्याला मी फोन के हा त्यांना फोन केला म्हणलं भाऊ म्हणडं आमटे बोलतो आपल्या ग्रामपंचायतून बोला म्ह मणे तेमचंे राशन कार्ड आहेणलं त्याच आमला ऑलाईन नंर पाहिजे कार सग. ऑनलाईन झाले म्हण आमच्याकड लेखीचा नंबर नाही आहे. म्हणजे तुमच्या त्या रेशन कार्डवर टाकून असेलण नंबर पिनं पहा म्हणे. मला बघऊ आमच्या रेन कार्ड टकलंच नाही कारी रेन कार्ड तमच्याक आणलंच नाहीण मीजपयंत की कोणतं सामानच नाही घेतलं म्हण म्हणजे हो का? मग म्हलं असं अर्जंट काम होतंलं त्या म्हणलं काढून थोडं मेडिकलचं कामतं. बं ठीक आहे सांा म तुमच्याुं प्रमुखात एादा मोबाई नंबर मगडलाचा मोबाई नंर सांगितलाीडं नाव राशन कार्ड हो ते मोई नंर
हो ते आपल्याला राशन कार्ड जे आहे का नाही ते आपल्याला आपण स्वरूप. स्वतःही आपल्याला महाराष्ट्र म्हणून एक ऍप घ्यायची. त्याच्यामध्ये आपलं डाउनलोड करता येते आपल्याला किती राशन भेटते महिन्याचं किती नाही भेटते. सर्व त्याच्या िटेल्स त्या ऑनलाईन नंबर रट.
ते मी करून पाहिलं तर मला काही जम जमव मी सांगितला या सांित क लेच सगळेाय म तुम ऑनलाईन झालं म्हणे त्या टाकला स्क्रीनशॉट काढला म त्याना तो स्क्रीनशॉट काढला म मोबाईलवर पाठून दिला लगेच त्यात नंर्यायता ऑनलाईन मग मी काय केलं. ते नंबर नोट केला समजा आणि त्याला दिलं त्या ऑपरेटरला मग त्या त्या. आयुषमान भार साटमेटाकला राशन कार्ड नंर की आमच्या सगळ्याचे आयुष्यमान कार्डले ते सगळ्याचे. ऑनलाईन पाच लाखापर्यंतऊ मग मग फटाफट डाउनलोड केले ते ना डाऊनलोड करून.